अगं मला तुझा आवाही नाही. मला तुझा आवाज येन झालाय. हॅलो. अला काय? हॅलो.
ना या न आवास्त आता आला बघ आता आला.
मला पण यालाय तुला
हा बोल.
काय काय जेवला क नाही.
हा जेवलो कि तू
होय मी पण आत्ताच जीवन म बाहेर आलोय.
बर कुठे गे.
मी मावशीकडे गेलेलो हो.
हम्म हम्म.
मावशीने जेवायला कोर वल मावशी ना दही बदले. दैवल्य केलेली मावशीनं दैवल खाल्लो आणि परत व्हेज बिर्याणी होती दहिभल्याची रेसिपी सांगू का तुम्हाला
हा सांग की सांग हा सांग सांग.
काय नाही फक्त उडीद डाळ असते की नाही रात्री भिजत घालायची. उडीद डाळ मूगडाळ आणि अ ते अ भिजावी सकाळी उठून की नाही मुग डाळ आणि ते उडीद डाळ बारीक करायचे एकदम पेस्ट अ उडीद डाळ चिकट असत्याय. मूगडाळ मुळे ती जरा चिकटपणा कमी होतोय आणि मग ते पीठ काढून घ्याय एका भांड्यात ना एवढा वेळ फेटायचं जेणेकरून ते पीठ हाल चिकट असते ना मग ते हलकं झालं की अस. अ हाताला पाणी लावायचं आणि ते तेलात अ छोटे छोटे छोटे भजी सोडल्यासारखं सोडायचं आणि भज ते अ म्हणजे जरा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं मंद आचेवर आणि त्यानंतर अ-अ- ते तळून झालं कि एका पातेल्यात पाणी घ्यायचं त्यात मीठ आणि थोडस हिंग घालाय. ते डायरेक्ट तळलेले गरम गरम भजी असतात ते त्या पाण्यात बुडवायचं. त्यातन पिळून तेन घ्यायच. आणि मग एका प्लेट मध्ये घेऊन तो मी त्याच्यासोबत हिरवी पुदिन्याची चटणी आणि लाल आंब्याच्या कोळपन घेऊन त्याच्यावर घालायचं त्याच्यावर धनेपूड, जिरा पावडर, लाल तिखट घातलं की डायरेक्ट तुम्ही सर्व्ह करू शकताय ते खूप छान लाग नाश्त्याला म्हणून जे किंवा कोण पाहूणे आले म्हणून तुम्ही करणार असताल तरी पण ते लई छान लागतंय.
हा म्हणजे लवकर होतात ना.
आणि त्यातला त्यात जर तुम्ही थोडा वेळ आधी ते दह्यात भिजत जरी घातला- तुम्ही जर ते दह्यात भिजत. जरी घातलं ना तरीपण त्याची टेस्ट खू कारण की दही प्रॉपर आ मध्ये मूर्तय
नाही नाही करुन बघतो कि मग मी हम्म. व्हेज बिर्याणीची पण सांगा की हम्म.
हम्म व्हेज बिर्याणी काय मला पण काय एवढी जास्त माहित नाही. मला पण काय एवढे माहित नाही पण मी ट्राय करतो सांगायचं.
तुम्ही परवा केलेली त्याची रेसिपी सांगा की मग तुम्ही परवा घरी कुठली बिर्याणी बन बनवली.
हम्म हा सांगते की ते अ चिकन आणलेलं मी अर्धा किलो चिकन आणलेलं. आणि त अर्धा किलो चिकन सा मी अर्धा किलो तांदूळ घेतलेलं दावतच बिर्याणी राईस
हम्म.
आणि मग चिकन आणल्यावर चिकन स्वच्छ
चिक चिकन स्वच्छ धुवून का नाही एका प्लेटमध्ये त्याच्यावर दही थोडं त्याच्यात सगळे खडे मसाले आणि थोडस अ पावड
हॅलो. हॅलो तुमचा आवाज येत नाहीये. अकच का बोलायचला तिथं चालू आहे.